यो हॅलो काय करायल्यास?
काय नाही स्वयंपाक करालोय आम्ही.
स्वयंपाक करायला काय? तुझा आवाज हा मी काय नाही बो बसलोय. मग स्वयंपाक मध्ये काय बनवयलास?
भाकरी अजून भाजी तर बनवायची आहे नाही ते नवं
म भाजी काय बनवणार आहेस? हॅलो.
भाजी शेवग्याची आमटी. हॅलो बाजी शिऱ्याची आमटी भाजी म्हणजे शेव्याची आमटी बहात लाव
हा करत्यात शेवग्या
झालं एवढंच. मारके.
शेवग्याचे आमटी कशी करत्यात म्हणलं?
मय ते सांगायली न व्हय.
नाही कशी करतात म्हणजे काय काय घालत
कशी गा काय काय काय घालतात होय. चीन गबे सपेल न त्याला लसुण पुन्हा मीठ. अगं थांब मी सांगते काय आम्ही जसं करताय
आ
शेव शिरून सुकल्यानंतर उकडून घ्यायचे शेवग्याच्या शेंगा. उकडून घेतल्यानंतर ते पाणी असते ते तसच
हा तुझा आवाज धीना झालाय जरा रेंज मध्ये ये की. हॅलो.
हॅलो. हॅलो. अगं रेंजमध्ये ये तुझा आवाज येईना झालाय हॅलो. हॅलो.
हॅलो.
रेंज मध्ये ये तुझा आवाज ईना झालाय मला.
रेंजमध्येच आलोय ग.
बाहेर ये बाहेर म्हणजे ऐक
बाहेरच आहे बाहेरच आहे.
हा आताच सांगश्या उग्याची आमटी कशी करत्यास ते.
हम्म लसून देन असं वाटून घ्यायचं मग एक पातीला घ्यायचं पातीलात तेलवतायचं. म मोहऱ्या घालायचं जिरं टाकायचं मग ते लसूण टाकायचा. लालसर झाल्यानंतर चटणी मीठ मसाला हळद टाकायची तिच्यात त्याला फ्राय करायचं मग ते शेव्या उकडलेला असतय न व ते तस सोडायचं त्याच्यामध्ये. दोन मिनिट उकळी येऊ द्यायचं आणि वरून मसाले टाकायचं खु बडाकाायचं झालं पुन्हा नंतर जरा शिजल्यानंतर. शेवग्याच्या शेंगाच कुट घालायचं लास्टला.
हा हा हा आणि मग तेज्या मध्ये तुम्ही डाळ वगैरे काय घालत नाही म्हणजे आमटी करताना.
नाही घालत.
डाळ घातल्यावर पण छान लागते ग म्हणून म्हण
तसं. पण करतात पण आम्ही असं सहज तर डाळ घालून करतच नाही असंच करतोय.
हा हा हा मग छान लागते काय तस खायला.
छान लागतय. आपणला मसाले वापरू वाटलं खोबर ते नास घालव वाटलं कुणाला आवड ते खोबरतीन घालायला म साल्या घालायला घालायच नाही तर नाही घालायचं तरी पण बी छान लागते.
हा हा हा.
मला तर आवडत नाही म्हणून मी असं करतो बघ.
हा म्हणजे तुला खोबरं घातलेला आवडत नाही काय?
ह खोबरे असे लयीच मसाले तेन असं घातलेले नाही आवडत मला.
हा.
तू काय करायल्यास?
काय नाही बसले.
तू काय करणार आहेस स्वयंपाक?
मी आज काय केलो नाही, मम्मी करायला लागल्या आमची. वांग्याची भाजी, चपाती, भात आणि डाळीच्या आम ते
होय?
डाळिची आमटी हे तेन करायल्या.
हम्म..
होय.
आम्ही केलो बाई तेवढंच.
हा मग कॉलेज तेन काय चालू हाय तुझं?
कॉलेज सध्याला आता चालू आहे. मी इकडं गावाला आली आहे, मग आता कॉलेजला तिकडं सु त्या आहेत म्हणून आलुय.
हा.
मग आता बुध-बुधवारी जायचं आहे तिकडं. लातूरला मग नं तर काय बुधवारी गेल्यानंतर लगेच कॉलेजला, दुसऱ्या दिवशीपासून तर चालूच.
अ सुट्टीला आल्यापासून कुठे फिरायला गेलीस काय नाही?
गेलो होतो की.
कुठं कुठं जाऊन आलीस मग तू सुट्टीला आल्यानंतर?
सुट्टीला आल्यानंतर आधी दोन दिवस आत्याच्या इथं राहिलो. त्यानंतर मामाच्या इकडे गेलो मामांच्या इकडे गेल्यानंतर तिथं काही जागी नवीन नवीन नवीन जागी फिरलो. मस् मज्जा तेन करत फोटो वगैरे काढलो. पुन्हा तिथून ह्याला गेलो होतो, काय म्हणतंय खिद्रापूरला.
हा.
सगळेजणच असं फॅमिली सगळी मिळून मग येत्या वेळेस ते खूप मज्जा केलो बाई. तिथं बघायला तर लई भारी होतं असं खूप सगळं चांगलं होतं. मग आलो अजून थोडे दिवस मामाच्या इथं राहिलो. कोरोचीत मग नंतर रेंदाळ ला गेलो. रेंदाळला गेल्यानंतर तिथं तिथं पण फिरायला गेलो होतो. बाहेर कॉफी शॉपला तेन मस्त गेलो होतो. पिझ्झा वगैरे ते सगळं खाल्लो. ना दोन दिवस राहून रिटर्न आत्याकडे आलो. आता उद्या बघायल्यात बाळूमामाला जायचं तेन असं ठरवायल्यात. सगळे येणार आहेत.
हा मग तू गेली नाहीस का अजून बाळूमामाला इकडं कधी?
कधी आलोच नाही मी पहिल्या स्टार्टिंगलाच आलो इकडं नव्हं.
हा हा. म्हणजे तु आता पहिल्यांदाच राहायला आल्यास होय इकडं?
हा म्हणून गेलोच नाही कधी.
मग इकडं तुला आत्ताकडं करमतय काय?
हम्म करमतय की.
आणि मा
आता काय मला असं वाटायल की इकडून जाऊच नये. एकदा वाटायले कधी जाईन. एकदा वाट नकोच जाऊ म्हणे. कॉलेज चालू झाले म्हणून ते वेगळच वाटायले‌. न नंतर रागवतात सरतेन म्हणून अजून जायचं.
हम्म मग जायलाच लागणार नाही तुला हम्म.
लग्नात. आज बाई कार्यक्रम होता कॉलेजमधला अजून.
काय होता कार्यक्रम आज कॉलेजमध्ये?
अगं म्हणजे असं आता एनसीसी मध्ये कसं राहत माहिती का ते आज काय होतं असं आपण स्वतः उगं कागदाचे चित्र बनवा हे काढायचं फूल तेन अस बनवायचं कागदापासून तेन असं होतं पुन्हा असं स्वच्छता कॉलेज सगळं स्वच्छ करायचं, पुन्हा नंतर झाडे तेन लावले. मस्त फोटोशूट तेन वगैरे केले सगळेजण. मीच नव्हते तिच्यात. अगं वेळते तसला ठेवल्यानंतर बघितल आम्ही.
हा हा हा.
मीस नव बाई ती चार.
मग सुट्टीला आल्यावर खूप मज्जा केलीस मग तू.
हा खूपच खूप मज्जा केलो.
मग मामांच्या तेन करमलं काय नाही तुला?
करमलं की. मस्त करामलं.
खिद्रापूरला वगैरे फिरून आलीस मग मंदिर कसं वाटलं तुला खिद्रापूरचं.
मस्त होत बाई खिद्रापूरचं मंदिर.
हम्म.
भारी एकदम सगळंच भारी आहे मग इकडे रेंदाळला गेल्यावर गणपत तिला ठेऊन गेलो होतो आम्ही.
होय. रेंदायला कोण राहतय मग तुमचं.
नऊशी.
मावशी राहत्या व्हय मग तिथं गणपत तिला म्हणजे कुठे बाहेर गेलेलासा काय?
हा गणपतीला बाहेर गेला असा. पण मला माहित नाही बरं नाव कोणतं ती.
हा हा हा.
नाव विसरून गेलो मी. फक्त तिथला बिरदेव हा बिरदेव मंदिराला पण गेलो होतो. तिथून घराजवळून थोडं लांबच आहे. जराच लांब आहे. तिथं पण मस्त होत बाय मंदिर.
ते मंदिर कसं वाटलं म.
ते तर मंदिर लईच खूप भारी असं वाटलं मस्त एकदम.
हा.
चित्र मंदिर खूप छान होत.
ह्यावेेळची तुझी सुट्टी खूप छान गेल्या वाटत मग होय
हा मग. आणि रुंदाळला गेल्यावर कधी पण उठायचं. दीड वाजता, दोन वाजत हा मॅगी खायचं.
मॅगी म्हणजे रात्रीच असं कसं काय खात होतीस.
अग तेन तिथ स्टॉल होता ना घर चहाच स्टॉल लावलेला आणि तर रात्री चालते नव्हं स्टॉल सगळा.
हां.
मग त्या आनंद द्यायचा आम्ही दोघी खायचो.
हां हां मग मॅगी छान असायची काय.
मग मॅगी तर मस्तच होती मला आता खूऊ वाटायलय.
मग जा की रेंदाळला एक एक दिवस आता जायच्या आधी आणि मग खाऊन ये.
होय आता बाई कधी यायच च झालं दोन बी दिवस नाही. तयारी वगैरे बॅग पॅग तेन अजून काहीच केलं नाही ते केल्यानंतर बघू. आलो तर येतो नाही तर नाही.
हा मग बग. कधी कधी तुला जमतेय जायला रेंदाला कोरुचीला. म्हणजे मामांकड तुमच्यात ते.
हम्म आता बघायचं नंतर दिवाळीला पण येणं होत नाही.
मग दिवाळीला सुट्टी मिळाली तरी यायचं का येणं होत नाही.
तेवडून आणते म्हणजे चुलता चुलते येतात नव त्यांनी पण. पण तुम्ही मला जाऊ देत नाही त्यांनी कधी नाहीती येतात मग मी इकड आल्यावर त्यांना कसं वाटणार. आम्ही आलो इधर हिने गावच फिरायला आहे.
हा हा.
त्यांनी आता दोन वेळे येऊन गेलीत तरी दोन वेळे येऊन गेलीत. तरी पण मी मी दोन वेळेस घरीच नव्हते नुसतं गावच फिरण्यावर होते.
म्हणजे आता तू दिवाळी तर येणारच नाहीस मग परत मे महिन्यामध्ये येणार काय आता पुढच्या?
हम्म आलं तर पुढच्या बी मे महिन्या नाही तर नाही.
मग यायचं असच हम् फ्री वाटतेय थोडं.
आता कॉलेजला सुट्ट्या पण नसत्यात फक्त आता उन्हाळ्यात उन्हाळी.
हा.
आता ह्या वेळेस टाइम हो टाइम भेटलेला म्हणून आलेलो.
हम्म बरं चालते ठेव काय मग?
हा हा ठेव चालतय.
ह.